ओ..
हा काय म्हणतो तू मग आणि...
काय नाही चाललय की निवांत आहे बघ..
आज सकाळी कुठे गेलतास..
आज सकाळी जरा फिराय गेलतो बघ.. देवदर्शन...
कुठलं कुठ कुठलं कुठलं केलास...
ज्योतिबा महालक्ष्मी...
कोण कोण गेलता.
मी आणि एक मित्र होता माझा..... दोघं गेलतो..
बरं काय काय केलं.
काय इथून सकाळ पहिला सहा वाजता साडेपाच वाजता उठलो... तरी आमचं पाच वाजता उठायचं प्लॅनिंग होतं तरी साडेपाच वाजले.
मग असं प्लॅनिंग प्लॅनिंग करताना उगाच चुकायचं नाही रे... झोपायच नाही रे मग जरा.. अ झोप बाजूला ठेवायची ना अशा टायमिंगला..
हो स तेव तेवढं जरा होतेच की नेहमी होते हो तेवढं... साहेब परफेक्ट ना आपल्याला नियोजन योज सगळं होत. नाही ना आपल्या मनासारखं सगळ झालं तर मग आपण कुठं काय असतो. अ मग सकाळी लवकर बघ तरी पाच म्हणत साडेपाच वाजले. त्याला कुठून मग साडेपाच... तेवढ्यात म्हणजे आहो उठूण आवरलं... साडेपाच सपर ह साडेपाच नाही साडेपाचच उठलं.. सहा पर्यंत आवरले मग सहा वाजता बाहेर पडलो. सहा सव्वा सहा म्हणजे इतन वैर बड सव्वा सहा वाजेच...
ज्योतिबाातच नाव कोल्हापूर बसलं..
कोल्हापूर बसलो जोतिबा...
बाय द बाहिजे मी अजून गेलो ना कधी..
हो चांगला आहे एक नंबर आहे बघायला म्हणजे दर्शनला वगैरे जो तेव्हा... ब नाही फेमस आहे... कुडं.. ज ते दर्शन घेतलं की आपल्या आरती जातात..
काय जात्यात...
आपल्या आडतींच्यात...
असतां...
ह ज्योतिबा वरून नंतर महालक्ष्मीला गेले..
भरपूर पिल्ला गे मग महालक्ष्मी जतेठे...
तीन नव्वद किलोमीटर...
नव्वद...
इथन जायच तिथनं परत तिकडे एकशे ऐंशी झालं माझं..
ज्योतिबा किती किोमीटर आहे म...
आ...
ज्योतिबा किती किलोमीटर आहे...
ज्योतिबा पन्नास...
पन्नास.. मता कुठे चाललंयस
आता जरां मंदिरात चालतं मंदिरात
मटन येना निसका
आं
वटरन एस काय म्हणलं
हो सर क.
कामी जाऊ
हा ये ना क पाच मिनिट सार.
मग गाडी ठ गाडी घऊेतो.
हा गाडी ना गाड ना लट्रिक गाडयाववा.
इलेक्ट्रिक गाडी देता आहे.
र ग्यऊनपर
त्याच क इलेक्ट्रिक गाडी देतय ना ज गाडी घत ग नि
हा
बरोबर आणि म्हे कसं जरा गावात रा ते ना सोन्या काय करायला पुण्याला वला कोल्हापूरला
अ ते याला गांधीनगरला गेला.
का कपडी खे कर घ गला का.
काय
का नाही का गेलाय
अरे त लोकर ना केेला रे. गांधीनगरला गांधीनगर सगळ स्वस्त मिळते नाही काकू काकू लोकर भषण वस्तू दे हे तयार करते ते
हम्म
तर ते लोक हा लोक श आपला श जॅकेट दे लोकरचे िएटर देन. दादा आणि का काक
गाडी ना
हो टू वलर
गुणाचीी घेतलं त मग
आम तितके
मग मग आता तुम्ही कुणाची आणलेला आता मग आता कुणाची गाडीवररून गेलय
गडीवर न काले.
अरे मग असं कसं काय दोन गाड्या आहेत
हो
कुठल्या
रडालेटे
मगता स्लेिंडर बनून गेला ना का एलईडी बनून गेलं असं आहे म्हटलं स््लेंडर मध्ये गेलाच काय मी म्हटलं दोन दोन गाड्या कुठल्या आल्या.
च तेिजून गेला दुसर आमच्या गला.
अरे का मजा का नाही येऊन गेलस
आ
सकाळी सकाळी कोणा जिन गेल तस
रज घ घ य तो इदर
झंडर म तो पण आलता का नव्हता.
खू काम अस.
हम्म
ऑपरेटर
ी एनस एम ए सी एन्स वी एम सी बरोबर.
हो.
बरी क काबतर निववांदसन सेनस सेमस
वन कुठ काम असते आठठ तास बारा तास शिफ्ट असतात.
सीएमसी वएमसी नि बांध असते ना का.
ण नसते ते जॉब ववर असते जॉब सायकल टा किथ असते काॅ अस त्यावर असते सगळे. जॉबचं टायमिंग जर जॉबचं टायमिंग जर दोन तीन मिनिटं असत तर माणूस व नसते जर टायमिंग असल तर मग चालते.
हम्म.
हा. आ तस प्रत्येक जॉबचा टाइमिंग वेगळा असत म्हणजे काय जॉब आहे त्यावर तचंही असतं ना.
हा तू तू पण काय लालत नाही तसलं.
हो केल तू केल कीमजून आमचं ज जॉबच टायमिंग सतरा सेकंड होत.
कुठे इथंच गेलस का बाहेर गेलनास.
मी बाहेर गेलो म्हणजे पुण्याला जॉबला जतो. तर मला पगार होता वीस हजार रुपये. ते काय सोडून म्हणजे जे आता डिग्रीला ॲडमिशन घेणार म्हणलंवर मग जॉब कसं करणार म्हणजे जॉब करत तर आपला अ का डिग्री करता येत. एक्स्टर्नल होतं ते माहित नव्हतं ना कॉलेजला आता ते चालू केलं एक्स्टर्नल ह ते माझा नेक्स्ट टाइम जर जमले तर आपण एक्स्टं टाकू शकतो ना.
मग बरंये पुण्याला गेलात तुम्ही, जॉब करत करत निवांत तर आता काय ते किती शिकालाय तुम्ही?
जसकी जॉब करत करत काम केलं पण चांगलं असतं ना, म्हणजे थोडा पैसे पण राहतात आणि आपण बा आपलं. आपल्या पायावरबर राहू शकतो ना आपण घरच्यावर डिपेंड राहत नाही. बणा.
ह्, ते पण आहे सोडन नंत तर ना आपलं आपण केलेलले एक नंबर रे.
ह तसकी
उगच ते, घरची नंतर ना उगस जाना करता त
जॉब वगैरे चांगलच असते कारण आपण जर जॉब करायचं का हे गेलं तर अ कॉलेज? हो चायबेचायबे.
ते बरं बघ जॉब करून
ह?
तेच बार ए म्हणले जॉब करत करत केलेले रे.
हाचकी कोण जॉब करत जर केले तर दोन फायदे होतात ना एक तर- हा तेच नाही जॉब करत कॉलेज केलं तर आपले दोन फायदे होत. एक तर कॉलेज पण होतय म्हणजे आप आपल्या डग्री तर होते आणि दुसरं म्हणजे जे आपला एक्सपिरियन्स भेटतोय परत कंपनीत काय काय चालू असते काय काय नाही. आपण काय करू शकतोय. त्या हच्यावर ते आपलं समजत चालत ना.
भारी काम
ह परत जर त्या दिवस आपण आपलं. ते राहू शकतोय ना, आपण आपला निर्णय घेऊ शकतोय ना.
हम्म.
तर एकदा असं वाटते की अ
कॉलेज गेलेलं बरं का?
नाही हा, नाही एक एकदा कसं वाटतंय कॉलेज नको- बस सोडाव त ते किती करायचं कॉलेज.
कधी पण तुला पेमेंट चांगलं होतं ना वीस होत म्हणल्यावर भारी होत. नंतर न वाढला असन जराजरा करत.
हो वाढू शकतोय खरं तेव्हा ऑप्शन नवतो ना आमच्याकड. ऍडमिशन घ्यायच्या की माहित नव्हतं. कि कॉलेज चांगलं कि जॉब? नाही केलं गडबडीने ऍडमिशन घेतलं. ब्रांच ला पाहिजे म्हणून त्याच
ते वाटतं हुतं तुला पहिला माहीत असत तर मग तू गेला नसतास.
हो, आम्ही गेलो नसतो ना तर असे करत असते मॅनेज तर आम्ही ऍडमिशन घेत दुसऱ्या घेतल असत.
ह, जायचा काही संबंधच नाही, तुमच तुम्ही जावा.
इमिजिटलीतर काम व्यवस्थित कर त्यामुळे मग प्रॉब्लेम , काय प्रॉब्लेम नाही. कॉलेज वगैरे सगळं चांगलं आहे, फक्त सगळं टाइम टेबल बरोबर नाय.
ते तर.
हम्म, तेच तर मेन आहे. अरे तेच आमच प्रॉब्लेम करते त्यामुळे आम्हाला आता कॉलेज नको नको वाटालंय. गप आपलं काम भलं आपण भलं.
आणि बाकी मग हाइत ना डिस्टर्ब करायला कोणकोण? का नाहीत कोण?
डिस्टर्ब कोण करतंय?
नाहीत होत्यात नव्ह दोन? जित आ? च्यायाला ते मला तर दोन माहितीय बा आणि दोन असली तर ते सांगायचं नसल तर अस कायतर हाय ना? आता कॉलेजमध्ये पण एकट होती ना? फोटो बिटो पाठवल्यालास की मला.
आर मैत्रीण असत्यात कॉलेजमध्ये.
ते आता तू काय ठेवलाइस मैत्रिण ठेवलाइस, काय मित्र ठेवलाइस? काय मैत्रीणच्या पुढचं काय?
नाही आबा आम्ही एवढं असल काय नाही. नाही आम्ही मैत्रिणच ठेवायच असत्यात. मैत्रीण उपयोगाला येतात. बाकीचे कोण उपयोगाला येत नाहीत मित्र आणि मैत्रीण ठेवायची असत्यात.
बाकी सोडून सगळे? सोडून जातात काय सगळी? बाकी सगळी
हो बाकीचे सोडून जातात मित्र अ आणि मैत्रिण कधी पण आपल शेवटपर्यंत रे आणि ते नात आतूट राहते आतूट.
हम्म.
फ्रेंडशिप च नातं कायम राहतय रे. रिलेशनशिप टिकत नाहीत रे.
फ्रेंडशिप सोडायचा काय संबंधच येत नाही ना. म्हणजे काय तर प्रॉब्लेम झाला बाबा उगच भांडण झालं.
हां त्यांना आणि मनवत बसा, हे करत बसा, कोण सांगत बसलय सिंगल इज द बेस्ट ब्रो.
ते तर भारी काम अस आपलं निवांत काम करायचं, हे करायच.
त्यामुळ आपण आपलं काम करत राहायचं. बाकी सगळ चांगल होत राहतय.
होत राहतय.
अ...... आ?
राहतय काय होत?
काय म्हणला?
चांगलं होत राहतय काय म्हणलं? व्हालय काय चांगलं?
होणार की, चांगलं केल्यावर चांगलं होणार.
ते मग तुला पोरण द्यायच ते खायला बियला.
मग शंभर टक्के शंभर रुपये खर्च केल्यावर एक चारशे रुपये मिळतील, दोनशे रुपये मिळतील, असं कायतरी
हां बघावं लागणार. खरं च चारशे रुपये आणि शंभर रुपये खर्च करायला आमच्याकड पण कायतरी पाहिजे कि, आमच्याकडे दोन तीनशे रुपये आले तर शंभर रुपये खर्च कराय वाटत नाही. पण इन्कम सोर्स असला की नाही तर पैशे खर्च काय वाटत नाही. का तर उद्या परत येतात पैसे
हां. परंतु माझं ना हेला जा, कॉलेजला, कामाला जा
हो!